हॅलो. हा तुझी मम्मी आता कुठ- ठे मम्मी काय नाही म्हटलंय व्हय.
काय?
बोलायला.
होय. झोप आली तिला.
हम्म झोपीता.
नंतर फोन करा
पाचला उठलो आणि सहाला उठलो करत्या.
आईशप्पथ काय म्हटले तिने पाचला उठते आणि सहाला उठते म्हणते, इकडे ये जरा नवरा बायको- हॅलो. गाड्याच धरतात बस, अग बस. हॅलो.
कितीला उठलीस आज?
तुझा माईचा वकील आहे. पाचला.
पाच?
हम्म हा सॉरी सॉरी आज रविवार.
आज नऊला उठल्या अस-
होय हो, काय करू नऊला उठलो.
मग-
मग रोज कामाला जाते बा मी. काय करायच एक दिवस सुट्टी असते आम्हाला.
मग दुपारी पण झोप घेतल्यास?
मग आता काय करू सांगा मी. मला होई ना झालंय आता.
म आता नाही झोप आल्या म्हणत्यास. ह मग?
हा काही नाही हम्.
हम्, मग आता?
मग आता कुठं आज रविवार असून फिरायला नेला नाहीसा.
हा गावात कोण गेलतं?
गावात काय फिरवायला गेलता? काम होतं काम करून आलो. कधी बाहेर - जेवायला नेत नाहीसा. दिवसभर काम- करा दिवसभर काम करा काय किंमत नाही हो बायकासनी, काम-
परवा दवाखाना जेवण बेवण कोणी केलं?
निम्म मी दिलय-
दवाखान्याचं अखंड मी दिलंय.
हा हा मग द्यायला नको काय बायको आहे.
हा मग
उद्या आता माझं पोरग राबाल्यावर मी कशाला मागतोय घ्या तुमच्याकड
बरं
घेणार की
व्हयं
होय
पोरगं राबायला लागलेय बग आत्ता
होय अ घसा घसा घसा घसा घासून काम करालय.
काम करायलय आता येणार पैसा त्याकडं
नाही नाही घसा घासून काम चाललाय त्याच घसा घा
तेच की घसा घसा घासूनच ते सगळं काम करलाय. व्हयं नी
होय घसा घासून काम चालय.
व्हयं कधी अंबूसंग बोल कधी सोनू संग बोल
व्हयं अ शिवम संंग बोल कौवा गेलेला बघा अत्ता आलाय बघा.
कुठे गेलता?
आठ ला गेलेला साडे नऊ ला आलाय.
गणपती बघत फिरतय नव्ह.
हा
इकडे गणपती बघायला जा.
घरातली काम सांगा घरातली काम नको.
होय आणि व्हिसिट- -ला घेऊन जावा तर पैसे पाहिजेत तिकडे घेऊन गेले पैसे पाहिजेत. कोल्हापूरला जाताना पैसे पाहिजेत.
हम्
सगळं सगळं पैसेच पाहिजेत.
हम्म
हो नी ऑनलाईन पाहिजेत कॅश पाहिजे. असं करतय.
हम्म आता गणपती बघून आलात. आता जेवला बघा एक ताट धुन ठेव म्हणताना ठेवत नाही काम काय करत नाही तुमचा पोरगं
ताट धुवायला काय होतं त्याला
हम् काय करायचं मग आज काय काय केला रविवार असून
रविवार लय काय काय केलं की
हम्म तुमची काय बा चैणी आहे. ती पॅन्ट आपली नव्ह बाळा समोर त्यांचे ते आपली आहे वरचे
कपडे काढायला लावलीस काय पोरग्याला
हा होय कपडे काढते सायकल आणलात. गाडी आणला खोली भरली
गाडी चार्जिंग लावायला सांग त्याला.
लावला म्हणुन तर फोन दिला मॅडम.
हम्म ब. मग
आणि काय.
काय अत्ता तुमच्याकडे आमच्याकडे काय.
ह आणि काय म्हणतात.
हम्म.
हम्
तुझ्या फोनवर फोन लावायचा होता त्याच्या फोनवर लावलाय
हम् हेच की बाबा माझं कुठं आऊट गोईंग चालू झालंय. इनकमिंग चालू झालंय.
वेगवेगळ्या लोकांसग वेगळवेगळ बोलणं होतय ना.
बघा की दोनच फोन झाल्यात शिव आता ह्यो अभ्यास काढला बघा ह्याला तर काय नवच झालंय बघा अभ्यास आत्ता काढला ह्यो.
हम्म झालं आता बारा पर्यंत बसतय आता. बाारापर्यंत बसतय आता बघत. कॉमप्यूटर काडतय प्लॅपटॉप काढतोय.
काय बघतोय काय माहित.
आता उद्या उद्या जायचं आपला कॉलेजला तर म अभ्यास
अभ्यास काहीच केला नाही लोळून तो काय केला काय माहीत आपण गावात गेलतो तवा गावात गेलतो तवा काय केलास? आणि आता काय करायलस अभ्यास, का?
कालची दिव दिवसभराची सुट्टी काय केलाय हेना
दिवसभरची सुट्टी काय केल्यास तू गाडीला ते ते पण बसवून आणला नाहीस रे फिल्टरचं पण काम दिलो कडी घातलाच काय? ते पण दिला नाही.
फिल्टरचं पण दिलं नाही.
हम्म फिल्टरच गेलता की का तेन गर्दी आहे म्हण सकाळी आता ह्याला रात्रीच याच्या बाडला फोन करते. नाही म्हटल तेन लय वेळ लागलं म्हंटला काय झालतं खर म बघायला पाहिजे म्हटलं तेन हा
बघायच त्यात
बघायला काय आता किती वेळ लागणार होत त्याला तर त्या बायकासनी वातायला सांगायच पाणी फिल्टरात बघा म्हणायचं
कोण कोण म्हटलं तेला?
दुकानदार हम्
एवढा वेळ लागतो होय तेला त्याला बसवून काढून फक्त बसवायचंय ते फिटिंग करून घ्यायच एवढाच विषय त्याचा ते पुर्ण आकडं बदलायचं नाहीय ते
तुम्ही उद्या गेल्यावर बोला. हम्म हम्म.
ते चांगलंच होतं त्याला फक्त काढायचंय आणि परत बसवायचंय त्याला. फिटिंग करून घ्यायचं खाल् खालन हे झालं तेला.
हा.
मग त्याला एवढा वेळ लागतो होय?
हो.
आ
बघा बाबा हॅलो हा
बोल की
हॅलो.
हा.
आता माझ्यावर न लावतो काय?
तुझ्यावरन लावतो म्हणजे?
तुमची एकेशे ऐंशी मिनटं पूर्ण झाली.
कुठं झाल्यात अजून बारा मिनटं कुठं झाल्यात?
अहो एकशे ऐंशी मिनटं पूण झाले आहेत तुमचे.
कुठे झाली अजून बारा मिनिटं कुठे झाल्यात सहाच मिनिटं झाल्यात.
अह बारा मिनट झा ऍड झाले मी सगळं मोजलो काढलो, तुमचं तीन मिनिट राहिलेली सहा मिनिट झाली. एकशे त्र्याऐंशी मिनटं पूर्ण झालेत तुमची आता.
अरे मग हु देत की त ते कंप्लीट होत आहेत की तस बारा तर बारा हु देत की.
बारा नको माझ्या अहो माझ माझं राहिले की आता असं कलायसा.
आता माझे किती कॉल राहिले आहेत?
तुमचं फक्त पाच कॉल राहिले माझा दहा कॉल राहिल्यात अजून.
दहा कस काह राहीलेय तुजे?
हम्म.
मला वेळ लागला मग. झिरो झिरो झिरो स झालं मग.
त्या मम्मी बरोबर बोलाव थांबा कट करु.
झोप आली का तुला?
करा करा ठेव ठेवा.
मग आता मला लावणार का शिवम लावणार.? हम्म ये लाव बाबा.